हा येतोय आवाज,
हा येतोय
हा बोला
हा पाऊस कसा आहे तुमच्याकडं
पाऊस आहे ना बराच आहे आता थांबलाय पण आहे तुमच्याकडे कसा आहे?
आमच्याकडे पण आता थांबलाय पाऊस मध्ये भरपूर पडत होता पाऊस
हा
ह पंधरा दिवसापूर्वी तर आम्ही मुंबईला फॅमिलीसह गेलो होतो तेिथं तर भरपूर पाऊस पडला.
हो ना.
हा ट्रीप मध्ये फिरताना पण मज्जा आली पावसात. महापूर पण आला आहे सगळीकड.
अरे बापरे,
आ हा तुमच्याकड महा पूर वगैरे
नाही नाही आमच्याकडे साताऱ्याला महापूर नाहीेत पूर येतच नाही आमचा उतार आहे ना सगळा म्हणजे सगळं उतार आहे म्हणजे डोंगर आहे इकडे नाही आणि उतार आहे त्यामुळे कितीही पाऊस पडला तर आमच्याकडचं पाणी वाहून जात शक्यतो हा पाणी साठवून राहतं म्हणजे कसय अगदी कुठेतरी बाबा अं कुठल्या तरी ज्येमध्ये अगदी हे असेल तर साठून राहतना तर अदरवाईज नाही बिलकुल
हा हा
महापूर हा विषय नाही आमच्याकडे. त्यामुळे हा नाही बिलकुल किती हो ना
दत्त मंदिर नृसिंहवाडी जवळच ते पाण्यात आहे की आता सध्या.
हो तुम्ही नरसिंहवाडीच्या आहात का?
हां आम्ही शिरोडोन.
ओके ओके हा हा हो तिकडे मग काय
तिकडे आमच्याकडे भरपूर लगेच पाणी पाऊस सुरू झाला की आमच्याकडे सगळे नद्या वगैरे महापूर सुरूच असते रस्ते बंद
होय ना वा वाडीला असतच आहे तिकडे पाऊस आणि हे अ कोल्हापूरे जवळ आहे तुम्हाला बघा
त्यातून दोन तीन वेळा पाण्याखाली जातयच.
हो कोल्हापुरे परत हला अ सांगली राधानगरी तिकडचं तर काय हे धरणाचं तर का दरवाजे उघडले की तर मग तुमच्याकडे पाणी पाणीच पाणी हम्म माझी मैत्रिण सांगते ना कोल्हापूरलाच आहे प्रॉपर कोल्हापूरमध्ये त्याच म्हणते दरवर्षी म्हण तर दोन चार वर्ष झाले म्हणज मध्ये अ दोन तीन वर्षापूर्वी बघा ते पाऊस झाला होता तेव्हा सगळ्या धरणाचं पाणी सोडल्यानंतर हे होतं बघा सगळीकड पाणी साठत.
खुप नुकसान झालय तेव्हा तर लोकांच होय
बापरे! खरच ते बघुनच जरा कस म्हणजे लोकांना माहित तु चल ना
होय अ अचानक आल्यामुळे की नाही ध्यानी मनी नसताना खूप लोकांच नुकसान झाल
तसच होत ते कस आहे ते धरण भरल्यानंतर धरणातनही केल होत ना धरणातल हे करायला लागत ना धरणात तर पाणी त्यामुळे मग ते आजूबाजुच्या गावांमध्ये जाऊन मग ते हे झालं तर त्यामुळे लोकांना माहित नव्हत
होय आता काळजी घ्या लागले आता घर वगैरे उंच बांधायच
आता शक्यतो लोक जरी एकत्र राहत तर मग नंतर मग त्या दोन चार महिने मग तिथे तिथे राहत नाहीत
होय आता का काळजी घ्याय लागल्यात पाऊस या लागला की अंदाज म्हणजे ते अंदाज आला नव्हता त्यामुळे नुकसान झाले आता लोक लगेच काळजी घेतील
हो आणि एव्हन म्हणजे म्हण ते पुण्यामध्ये सुद्धा आता तसच व्हायला लागले बघा पुण्यामध्ये आता पुण्यात कस जागाच नाहीे म्हणून सोडा
होय
ते पाण्या गाड्यांच माझ केवढ नुकसान व्हायला लागलय मध्ये जो पाऊस झाला त्याच्यामध्ये गाड्यांच केवढ नुकसान झालय हम बैलगाड्या च कस ते त्यांना माहितीच झाल हो पावसाच त्यांना कस ते अंघोळ अंघोळली म्ह त्यांना माहित झाल पावसाच
हो तरी पण तिथ रस्त त्यात अस पाणी जरा पडल की लगेच थांबतय आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो पुतनीकड ते पाऊस सुरू होता ते लगेच पाणीच दिसाय लागल वर अस म्हणजे पाणी मुरायला जागाच नाही ना जमीनच
नाही ना तिथे जमीनच नाहीये
त्यामुळे ते वर लगेच दिसते
लगेच दिसते म्हणजे काय ते वरती येतच आहे ना लगेच सगळीकडन हे होते पाणी आणि त्याच्यात पावसाच प्रमाणही जास्त आहे तिथे
होय जास्त प्रमाण आहे आणि मुरायला जागा नस ल्यामुळे नाही लगेच सगळीकडे पाणीच पाणी दिसत
सगळीकडे पाणीच पाणी दिसते तरच आहे म्हणजे तुमच्या इकडे पण तस थोडस धरणामुळे वगैरे होत आम आ आमच्या साताऱ्यामध्ये कस आहे थोडा फार पाऊस आहे. पाऊस भरपूर असतो काही नाही पुरत पाणी साठायच काय एवढ ही नाहीये त्यामुळ तस म्हणजे त्या बाबतीत सगळेजण म्हणतात की सातरकराच तेवढ एक बर आहे पूर बीर काही येत नाही मध्ये कितीही ढग किती पाऊस आला सलग पाऊस येऊद्या ढगपुटी होउद्या पूर का येत नाही तुमच्याकडे ढगफुटी झालीये
नाही आता परवाच्या ह्याच्यात काय नाही ढगफुटी नाही नाही आतापर्यंत तर नाही कधी
अच्छा आमच्याकडे एकदाच पडला होता मागच्या वर्षी ढगफुटी सारखा पाऊस अरे बाप रे असला झाला होता ना तो पाऊस म्हणजे थोडक्यात ढगफुटी च होती म्हटल तर चालेल
हो पाऊस असा भरपूर पडतो तो पण आमचं जास्त अस आजूबाजूच साचलेलंच पाणी, धरणाच वगैरे सोडलेल पाणी वाडीला वगैरे आ- की लगेच कुरूदवाड मग ते लगेच पॅक होतय असं होत जातय आमच-
हो हो हो ते पण बरोबर आहे.
हा पान हा सोडलेल्या पाण्यानच जास्त पॅक होते.
तुमच्याकडे ते पॅक त्यानच होतय हच्या तुमच्याकडे म्हणून तुमच्या कसं- आता अगदी पाऊस असा नाहीये, तर तसं काही एवढं काही पावसाळही नाहीये. असं आहे. आता ते मध्ये जो पाऊस पडला अवकाळी- तो मराठवाड्यात केवढा पडला.
हो....
मराठवाडा तर दुष्काळी भाग आहे माझे हा- माझ्या माहेरकडचे बरेच पाहुणे तिकडेच आहेत. मराठवाड्यात तेच म्हणतात ना, इकडे पाऊस येत ना तर ते- तो जो पाऊस पडला मध्ये ईतका पाऊस पडला. खूप पाऊस झाला तो म्हणजे,
आणि हो आणि हा पाऊस दुष्काळ- दुष्काळ भागात सगळीकडेच पडलाय ओ परवा पाऊस पडला तो-
हो
हा ते कारण दुष्काळ भागातले पाहुणे वगैरे असं सांगत होते ना पाऊस पडल्यामुळे आमच्या- पिकाला बरं झालं. आम्ही अशाच सोडून दिली होती पावसाबद्दल-
हम्म हे ह ह
अससं
असं लोक सांगतात आणि मा म्हणजे लोकांना- आणि जो मागच्या वर्षीचा जो पाऊस होता जो बराच दिवस होता बघा. तेव्हा सुद्धा मराठवाड्यात बराच पाऊस झाला होता बघा, एवढा कधीच पाऊस झाला नव्हता. मराठवाड्यात आणि परवा- पण बराच झाला. मराठवाड्यात इतका पावसाचाही असते तुमला सांगते. असं आणि- उन्हाळ्यामध्ये तर इतकं उन्हाळा इतकं पाण्याचा प्रॉब्लेम असतोय.
तिथं एवढा पाऊस पडलाय -
हो तिथे पाऊस झाला नाही. त्यावेळेस दुष्काळी आपल्याकडचा खटाव मान खटाव तालुका तिकडे एवढा पाऊस- ह्यावेळेस, म्हणजे तो जो मधला पाऊस झाला. तो तिकडे झालाय आणि आता बिलकुल पाऊस नाही बघा.
हा इकडे पण नाही पाऊस इकडे आता.
हम् हं मध्ये जो पाऊस झाला थांबचच नव्हता. बिल्कुल थांबलाच नाही बघा पाऊस म्हणजे हा.
असं वाटत होतं की आता हा पाऊस थांबणारच नाही.
तुमच्याकडे झाला का आठ दिवस झाला ना? एक तारखेपासून बघा. आमच्याकडे तर म्हणालते सलग साधारण तुम्हाला ते- तीन, तीन, तीन चार दिवस तर अप्रॉक्सिमेटली थांबून थांबून येत होता. पण असा चालू होतच जोरच पावसाचा असा बिलु- ल थांबला सणच पाऊस तो बराच पाऊस झाला बघ अस वाट- आ कंटिन्यू चालू राहिल असं वाटलं, पण नाही ना आता आता बघा ना.
मग काय, आता होय परत गरमी पहिल्यासारखं वाढली.
गरमी वाटायला लागली का नाही, सांगा बरं बिलकुल असं हे नाहीये. असं नाही हो म्हणजे थोड पाऊस थांबून थांबून येतोय. थांबून थांबून येतोय वगैरे ठीक आहे असं नाही ना
आज जरा पडला बघा इकडं आता आम्ही इस्लामपुरात राहतोय.
आमच्याकडे झाला झाला बारीक बारीक झाला. पण आहे थोडा थोडा आहे.
हा आता थोडा सकाळी अगदी वातावरण सकाळपासूनच आहे. पण आता अगदी थोडा पडलाय अंगण भिजल एवढं.
हो तुमच्याकडे ना.
होय.
हा
आता काय वीस तारखेपासून सुरू आहे.
हो
अस असं म्हणा लागलेत आता काय होते काय माहित कारण मागच्या वर्षी काय कुणाला पावसानं काय करू दिलेलं नाही काम, उन्हाळ काम नाही, चटणी नाही. शेवटी शेवटी ठेवलेल्यांची खूप फजिती झाल्या.
खूप फजिती झाली बरोबर आणि इव्हन अ अ काय ते मागच्या वर्षी पाऊस हे बरेच दिवस खूप दिवस
तर पाऊस नव्हता, सुरुवातीला पाऊस नव्हताच की ह्या वेळेला सगळी लोक आवरून बसल्यात. होय, मे मध्ये सुरू होता मे पंधरा तारखेला.
हो मे पंधराला सुरू होता.
सुरू झाला होता.
आणि कधी पण होता दिवाळी होऊस पर्यंत होता.
हो दिवाळीपर्यंत चालूच होता की सलग पाऊस.
जवळ जवळ किती वेळ किती दिवस पाऊस होता.
मगं काय
बरेच दिवस होता पाऊस
होय
हम हम नाही हो अगदी एवढा पाऊस सुद्धा म्हणजे हे तर कोरडा दुष्काळ चांगला नाहीये, ओला दुष्काळ चांगला नाही अ क्च्युली क्च्युली ह्या विषमतेला मानवच जबाबदार आहे ना आपणच झाडं तोडतोय हे करतोय म्हटल्यानंतर म्हणजे म्हजे
त्यामुळेच कि, पहिला कुठं असं होतं काय? आता कसं झाड घर बांधण्यासाठी झाडं वगैरे तोडल्यामुळे पावसा ते पावसाच परिणाम कराले आपण म्हणजे निसर्गाला दोष देऊन चालत नाही.
निसर्गला दोष देण्याचा उपयोगच नाहीये.
होय आपणच दोषी आहे. आपणच आपल्या सोयीसाठी झाडं तोडतोय आपल्याला राहायला जागा मोठी लागते त्या पहिल्याच लोक लहान घरात त राहून झाडं भरपूर लावत होती त्यामुळे पाऊस पडायचा व्यवस्थित.
झाडं लावायची झाडं टिकवायची लोकं.
आणि गारवा असायचा घरात.
घरात असायचा आजूबाजूला निसर्गात होता आता निसर्गात. आरवा शोायला लोकं लोकांना कुठे कुठे कराय लागतं.
कुठे कुठे फिरायला जाऊन तिथं गारवा शोधाला लागतोय.
कुठे कुठे जाऊन ह कराय लागतात मग काय लोकही करतात. नाही खरंच आहे आपण जे म्हणतो ना खरंच. म्हणजे हेच आपणच जबाबदार आहोत म्हणजे मनुष्य जबाबदार या गोष्टीला मला पण मला पण तेच वाटत क नाही.
होय बरोबर आहेऐक आपणच झाडं तोडल्यात ना पहिल्याच्या लोकांच किती. किती झाडं किती किती वर्षाचे सहज सांगतात शंभर वर्ष झालं झाडं लावून. माझ्या आजोब आजोबानी लावलं असं सांगतात माझ्या बाबा. नी लाव अस सांगत पण ती झाड आहेत का बघायला तर. पहिला आपल्याला लहानपणी असं ऐकायला मिळायचं की झाडं तेव्हा लावल्यात असं.
हो ना.
मग आत्ताच्या पिढीला ते सांगता पण येणार नाही कारण ती आधीची झाडं राहिलेलीच नाहीत नाही कुठं.
त्यांना माहिती पण नाहीये आत्ताच्या पिढीला. कि बाबा झाडांची काय ओळख आहे काहीच नाही आजकालच्या मुलांना काहीच नाहीये. हॅलो अम एक मिनिटा आणि कॉल कट झाला ना ऑटोमॅटिक तर मी वापस लावते. मग तुम्ही रिसीव्ह करा ऍप ववरूनच. बरं का हा म्हणजे ऑटोमेट कट होऊ द्या. झाल्यांत सबमिट करा आणि मग मी कॉल लावते मग तुम्ही रिसीव्ह करा. म्हणजे माझा एक कॉल होऊन जाईल ह चालेल.
बोलतात.
ह अ आपण रेसिपीवरर बोलूयात चालेल.
हां चालत.
रेसिपी तुम्हाला काय येतात मला काय थोडस जरा. एक रेसिपी हा विषय थोडस बोलू महिलांच्या आवडीचा विषय.
हां.
थवडं तुमच्याकडे काय आहे रेसिपीच कसं असत असं. तुम्ही काय बनवता कसं का.
ह हा चालेलचाल.
रेसिपी विषय आपल्याला बोलू तेवढं हे असते काय.
होय कमी असते.
ह क नाही असं पावसात आपण काळजी घ्यायची आणि भरपूर जा झाडं लावायची आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगायचं.
पुढच्या पिढीसाठी झाडं लावायची.
झाडं लावायची खरंच आहे. पुढच्या पिढीसाठी लावलीच पाहिजेत आणि पुढच्या पिढीनेव हे लक्षात घेतलं पाहिजे.
होय होय बरोबर.
कि बाबा झाडं लावणं झाडं पिकवणं. किती गरजेचं आहे आपण म्हणतो खरं खरंच खूप गरजेचं.